हा बोला येतोय आवाज
हा हा
ह
आली का नाही तिचं नाव काय ग मोठीचं आली का हा हा मोठीच काय ना
मोठी सनवी
आणि लहनीच
लाणीचं माझवी तिला घरी सांनू म्हणतो
तुझ माया आहे का माया नाव आहे ना तुझं का नाही याच्या माया येत
काय म्हणता
माया नाव आहे का तुझं असं
हा माया नाव येत असेल ना हा घरची एक इकडचे सगळे गायत्री म्हणत्या आणि असं नावमा आहे माझं
हम्म तेच तर फोन वरती माय येत आणि गायत्री नाव टाकलंय म्हणून मणते
हा नाहीा गायत्री म्हणजे म्हणते सगळे पण मऱ्याकडलं सगळे मास ह
हम् हम्
ह हा
हा ह
पडल्या पण माहायच आहे ना कशावर मी फक्त इकड घरचे म्हणतय
हा हा
हो अ तुमची दिदी आली का नाही
नाही येईलच आता
हा पास मिट दि
हा आता पाऊस उघडलाय आता येतील गाडीवर येतील ना
हा त्यांची बस डनवरच उभी राहत असे ना
पाटेवर त्या पाटेवरून म आता पायपई
तीथ पाटी वर शाळे पशी
हम्म तिथे उतरले का येते म पई पईया त्याने तर मग हे ल गज राात बल बून त येत त्यांच्या बरोबर
हा हा
त्याच्यात एखाद दोन्ही आता पै पई एखाद दोन्ही आता गाडीवर
हा ह
जेवायचं असेल आता शाळेतून आल्यावर का नाही नाही जेवत? नाही का? म आता अभ्यास काय दिला काय सांगत असेल काय काय केलं.
शाळेतल्या मॅडम जेव्हा घरी जातील तेव्हा अभ्यास येतो ब्यागांचा बाहेर
हा का पाठवता का याच्या फोनवर?
हा ग्रुपला पाठवता ना
हमम.
हमम.
हमम.
तु ब्लाउजपण शिवते का?
हा ब्लाउज पण शिवते मी.
दीदीला बोलव.
हमम.
अजून काय चाललं मग?
काही नाही बाई काय चालणारये.
हम हमम.
किती चाललंय आजचा सकाळचा पाऊसये सारखा चालू ये.
हा सारखा पाऊस आवरल ना.
हमम त्याच्यामुळ काय आज बाहेरही निघायला चान्स नाही.
हमम. थोडा वेळ उघडवत लगेच परतत.
हा आहे ना तिचं पण आहे पण ती बघ. ते मला लय बोलायचं कंटाळ येतो.
ह
मरू दे म्हणे मला नाही बोलायचं काय. घेतलंय ना गेले स पंधरा सोळा कॉल झाले तीत. छे पण मग तिच चाललय मरुदे मला लय कंटाळा येतो. फोनवर बोलायच माझ्या ओळखी नाही कोणाच्या मी कोणाशी बोलू?
बोलायच म आता घेतलंय.
ह तिला तेच म्हटलं बोलायच आपोप समोरच बोलल तर आपणही बोलायच हा
त्यांचे किती झाले फोन? त्यांचे किती झाले काल?
तिचे पंधरा सोळा झाले.
हा ग बाई
हमम हा एवढेच
चहा पाणी कधी होत मग तुमच
आम्ही चार वाजता चहा पितो. चार वाजता हा तुमचा होत असल आता का नय कोणाला लागतो लवकर कोणाला नाय आता कोणी म्हणजे आम्ही तिघी जणी राहंतो चहा पिणाऱ्या म आम्ही हम् हम्म
मग चार वाजताच
पोरा नसतील पीत च्या
नही पितीत येव देऊ दुधच घेतती श्लोकला लागत चहा
होय.
त्याला म्हताऱ्या माणसासारखं आता शाळेतून आला का म्हणशील मम्मी चहा करती का
हा न माझ्या लहान पोरीला उठल्या उठल्या चहा लागतो. झोपेतून उठून खाली आली का लगेच मम्मी चहा
हम्म त्याला लागतो चहा
हा न
तसं देवू ला नाही आवडत चहा अजिबात काय चहा प्यायचं म्हणती. अ याला झोपेतच राहतं लगेच दे चहा मला चहा दे तस मला उठवणारच नाही म्हणतो. आले.
तो कितवी ला गेला आता
तो पाचवीलाच ये एकाच वर्गात ये दोघं पण
अ
एकाच वर्गात ये दोघं
हॅलो आवाज कमी का ग
हा अगं एकाच वर्गात ये दोघं पण पाचवीलाचये.
हॅलो
हॅलो येतो का आवाज मला येतोय तुझा हा का
र्रेंजचाच प्रॉब्लेमये वाट
हम्म रेंजचाच प्रॉब्लेम ये काय तर
हम्मं पाचवी हाय तो पाचवी ला
हा का नाही हम्मं भरपूर मोठाय म
हा म येतीलच आता झालाय टाईम आता येथीलच झालाय टाईम दोघांचा पण आले नाय त लगेच गागाट होत कोण आधी घरी आले नाय त लगेच गागाट होईल कोणं फोन ओढील त कोण पण दरा मी अगोदर आलो मी अगोदर आलो चालू होईल. आले न हं ते ब आता गेट एक उघडील एक लावून घेईल. पळतच येता आले.
हॅलो
हम्म बोोल ना
येतंय का आवाज
हा येत
बालच केंच येत नाही
माझच का माझच मधून मधून शांत होऊन जाते हा हम् आता सुप्रिया कधी येते काय मी तिला एखादा फोन करावा लागेल सुप्रिया आणंटी कधी येत काय मीती म्हंटलं तिला एखदां फोन कराव लागेल
अं
सुप्रियाला
हा हा त्यांना केलंत पण मग अशा आहे तसं आता
हा हा आता येईल संध्याकाळी ति लॅग करून द्यायला लागेल मग कस वीस एक पूर्ण होतील तुझे
हम
हम् हम
तुमच किती झाले फोन
तर हा ते वि सवय तेवीस हम्म तेवीस तेवीस
तेवीस झाले का
हम्म
तेवीचच्या मानाने तो पैसे कमी आले हो
हम्म ह कोणतरी हा बोल ना हा ना पैशला कमी आले मगशच ग हम्म येतील लाग मग नंतर का नंतर येेते अ कपडे बदल देवांशी कपडे बजल हा बोल अगती आली शाळेतून आज ते कपडे ब हा कप कपडे बदल म्हणते म
काही कॉल ब्लँकयला असेल ना तुमच्याकडे नाही जाईल
हा गेली ना पाच कॉल पला अ हे झाली ब्लँक गेली
गेलेलेमा मग असे
हम्म सुरुवातीच पहिलाच कॉल केला हो त माझा ब्लँक कांचनला लावलं कांचननी ओळख उचललाच नाही हो आवाजच नाही आला म्हण ते म्हणग
हा मा तीन चार घ
हम्म मृदी म्हंटलं आता ते पूर्ण तर करून देऊते टास्क काही का होईना
हा मग काय त्याच्यामुळेळाने मग कांचनला चांगले पैसे आले कचनला जास्त पैसे आले आहेत तिचे जास्त कॉल वगैरे झालेले आहे ना
हा
तास वगैरे हा
हा तिचे तिला आले पैसे भरपूर
हम्
येतील आपल्याला पण शेवटी शेवटी तिला आता आले ना शेवटी शेवटी येतील चौदा चौदा दिवसापर्यंत
जेवढे येतील तेवढे येतील
हा नाही नाही चौदा दिवसातच येणार आहे ना चौदा किंवा सात एका दिवसात एवढे फोन केलावर कशी काय येतील असं मी एकाच दिवशी एवढे फोन केले ह
ह
हा मग ते एका दिवशी एवढे फोन केला कडून लगेल
वेळ असला कर रायश दोन तीन दोन तीन दिवसातून
हम्म त्यांनी वीस तारखेपर्यंतच करायला लावली होती तेवढंच हे सांगितलेलं होतं
ह ह मेसेज पडत असतील ना मग जर तास लवकर झालं नाही तर
मेसेज पडला होता वीस तारखेला करा पण मग झाले होती विस्तार केला मग परत मेसेज आला का झाले तुमचे टास्क पूर्ण असं
हा मला येतो तस नजर लवकर नाही क ह काय हा
बरं बरं चालेल ठेव का मग ह
हा हा चाल बा